हॅल.
हा बोल.
आता फोन कर आता
कायम आजारी काय असते तब्येत वेगळी का आहे त असं बत होत.
ए माझं हिलसव इकडे इकडे सुबो सुबो हिल्स सु टता येत इडेया रिय होते बघ तुला इकडे य मोठा का काट काढाज काढ मीस काढते हॅलो हॅलो
तू घेतल्या असेल तो महिनेचा ठेकड आता त सारख तू घेतले असशील ते हेिल्स बहिणीतच
नाही माझं आहे नवीन आणि ते घालन. पळायला लागला हिल्स मध्ये पोरग बारग म्हणजे बघ पळाला त्यात पळालाय घरात हिल्स घालून पळालाय.
तो अस दहा वेळ पडले असतेस काय?
ते हे पोरगय आगाव पोरगय तुला माहित नाही. बसून खकीि रे हाय गल्ली आले आज वही दिवसान शांत बसत नाही. वर वर येन स
ते बाळ माझ्या कपाड काय नाहीय काय?
मगत ते तर नाही खपलं की आहे हॅलो.
काय काय?
त्याचा मेकअप कर मला गम त्याला मेकअप कर.
कोणाचं मेकअप करू.
डुब्बू गुब्बू कोण हाय त हो तो एक्सजे हा. आणि पाठोकरला असंच घमरा म्हणून अका क का?
हच मोडब. तुझं म कम करूया ह.
हा.
हम्म आणि काय?
हा म्हणला काय?
् करतो की मेकअप करतो व्यवस्थित छान बसून
अस आयलाश सगं लाव.
कायलाशीच नाही येत रे माहागड हे खा तू खा. शिस्तात बसून खा बिस्किट खायला
डोळ्याच्या वे त्याला काय म्हणतात.
आय शॅडो लावतो आय लाइनर लावतो.
सगळं दिस सगळं दिृष्टी पण लाव.
काारे.
हा एक केलत एक टा मुल्याच म्हणून म्हणावले मी तर ते आपल्याला गेलत मणे फिरायला ट्र्रीपमध्येध्ये
काय कलला
ट्रेपमध्येध्ये फिरयेल तर
ट्रिपमध्येध्ये
ट्रिपला गेलता आपण पुण्याला ते मी रात्री तर मी पल्लीिकडन लिपस्टिक घेतलेलो सौराला लावायला खर तो की नाही रात्रीभर झोपलाच नाही वाघ काय नाहीहि कुणास बोलत बसल्याला
आणि कोण
नाही तवान तवान होती
शाखा नाही तर पृथ्वी असेल
तवण होतीच विशाख आशा
आ म तरर रीलील पोरी सगळ्या रीलच करत बसलेल्या जाग्या मस्ती व करत होत आम्ही तर खादा अडत. खातच बसलो रील करच बसलेलो गप्पा मारत. ना आम्ही प्लॅन केलतो आम्ही ना. मी भक्ती आणि प्रीती की अ मी भक्ती प्रीती नाझिया झोपली की असं व्हडिओ लूराय. आणि एकदम तिला झोपत नाही उठवायचं आणि उभा करायच असं. आम्ही केल तरो ट्राय आणि जर झोपायच्या आधी जर नाझियाच पि नसलेलं. म मही करायचं कॅन्सल केलं एकतर त्याला लवकर झोप लागत नाही
हा आणि उठवली किती मग तुमची शिव्यात
म शि व्या चिडते्या आधी कसली माहितय म्हणून कॅन्सल गेलो आम्ही ते प्लॅन कर मी आम्ही ति ती जरा झोपायला आली लोक ते कराय त रीलल त झाल्यावर आम्ही त खात बसलेलो उत्सर्ग पावना अस नंतर आम्ही पण दडी अडीच पावणे अडीच अडीच नंतर झोपलो आम्ही अडीच पावणे तीन ला झोपलेलो आणि साल आधी साडेपाचला नि उटलेलो आम्ही
आम्ही ठरवल्यालं रात्रभर झोपायचं नाही म्हणून भांडा नाही म्हणून आणि एक वाजलं आणि परत आम्ही खाली फिरायला गेलो तो काऊून घालवला वर वर आम्ही खालीच होतो म्हणजे सौर्या गेला अभिषेकाासोबत हे बोत नत फिराला बाहेर
रात्री
हा पण कोण होते
काय माहत नाही आपल्याला
ती होते मामताम आलं न का काय करायचं काय करायचं म्हणून ते पंखाजने वाकवायला झोपलं मस्ती करायला नको म्हणून कावाला लालीत म्हणून
हम हम हं हम
म्हणजे सौरा कधी रात्री दोन किती वाजताला काय माहत नाही पण दरवाजा पण उघडणार त्याचा तवा उठवला हे ना
हम्
येऊन आला आणि परतऊ बसाला असं त्या बेड वर खुर्ची ठेवून तिथं बसला
माहित आहे ते बेडोर भ तिथून
आणि परत
अरे ऐ की तुला मेन गोष्ट सांगतो ते टाटाच फॉर्म भरायला पाहिजे सुेयसला मी चेक करायला माझं सांगितलंय सयस भरय प ते अप्लिकेशन कस असते मला पाठवलंय नाहीवढ
ने ल लसवाय जडाय तेला बोोलल. हा त्याला की नाही ठरलेलं आमचं की आयटी दजण चौकशी करायची का
मग
तर त्याच्यानंतर तिन वेळा गेला कॅयारी ला
ते सोड मला पण आजगा आलं मला माहित नव्हतं आज रत्ना ते आपली सिनियर अर्पिता रत्ना होत माहित आहे
हा
आम्ही त्यांच्या रधीचे सिनियर दोघी ज पुरी असायच्या आमच्या क्लासमधल्या म्हणून त रत्ना आज आण आणखीच काम त कॉलेजला गेलतो. तेव्हा ती भेटली तेव्हा म्हणटली मला मग ऍडमिशन म्ह मी अजून बघितलो नाही कॉलेज प्रेफरन्स काढायला पाहिजे आता भरायला येईल म्हणलं तर म्हणली अग मला प्रीती फोन केली त की म्हणली मी ती वहीपी कॉलेज सांगलीच्याला आहे त् ती नाझी आणि प्रीती चौकशी करून काय येऊन गेलत काय माहीत नाही मला विचारलेला बघून येत. त म्हणलेल्या कोण रत्ना तेच की वी पी कॉलेज चांगली
वेटी काय
बी पी कॉलेज ब पी म मला म्हटली काय मा चांगलंय म्हटली डेटा अनलिस्ट रोल. उद्या आमची टेस्ट आहे प्टिट्यूड प्रिप्रेशन करून घेतात म्हली. अ आणि कॅम्पस पण आहेत तस.
हां.
असं तनी म्हणाल ती बघ इथं तर भेटेल मला मी पण बावीस पडलत मला तरी भेटले म्हणली कॅपराऊंड मधन भेटेल तुला? घ्यायं असल तर
सात प्रेफरन्स म पाहिजे विचार करून तेरा हजार सी ए मुलीं म्हण.
गव्हर्नमेंट आहे काय?
ए मुलींना ये न मंद कनसेशन फक्त इस्टिट्यश पिझज एव कसती
काड कि तिचीी माहिती जरा
तेच की आज तर तू म तर मला म्हणली मी म्हणले तुला फोन करतो काय लागल तर हा कर म्हणली. आणख सराचा मामाच आहेिथ शिकवायला चाळीस वर्ष एक्सपिरियन्स त्याला शिकवायचा सराला त्या
म काय फायदा नाही काय फायदा नाही सुडत त्या कॉलेजचा
का?
स्वत का माचा तो बारा पंधरा जला काम करतोय
अरे बा. तो त्या कॉलेजला लि आधीपच नाही पायथन शिकवतोय तो सर लई चांगला शिकवताय मिळती. इथल्यापेक्षा तिकड म्हणजे चांगलाय म्हणली त घलं एज्युकेशन आणि कॅम्पस पण हाय तुला बाु भेटत म्हणजे बघ म्हणली चांगला. कॉलेज तू जयश मात आहे सिनियर काझ ना आणि वर्षान जयश्रापतडी तडे काय रत का आहे की तो जयेश सिनियर तो पण त्यात कॉलेजमध्ये होता. त्यांच आता काय काय चालू आहे म्हणली. त्याचा तो पण तिज्यासोबतचच आहे का तब तो रत्नाचा याचाच आहे काय तो
होय.
तोपणेतय म्हडी
तु जयश तो बिहारी ल बोलत होता तोत तो तोच काय? मग
ठी आहे तो मराठी आहे जये मराठा आहे की रे, गिड्डा माझ्या, ओम प्रकाश आणि नारायण काय. ती डिकेटीला आहेत दोघं मॅडम बरोबर.
ती नव्ह ते दोन, काहीतरी जुळ भाऊबहिन होती‌ बग ती.
ती व्हयं झा ओझा ओझा काय काय आहे ती काय माहित नाही बाबा.
तो मुलगा जरा विचारला तो.
काय माहित नाही. त्यांच कशाल मला पाहिजे. माहितय मला त्यांच कश तेनी काय माझे फ्रेंड किंवा कॉन्टॅक्टमध्ये सिनियर मध्ये, ठरावीक जण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये ती मला म्हटली. मला नंतर कळाल की, प्रीती आणि नाजीयाच प्लॅन त्या कॉलेजमध्ये घ्यायच हाय. किंवा काय, काय बोले नाहीत असल असतात. फ्रेंड मध्ये कोण काय सांगत नसते. एक तर मला अस काय, मी श्रेयसला फोन केल तो, टास्क येना झालतं आणि काय करायला लागतय बहुतेक त्याला,
हा.
ते सेवा आयडी हेल्पमध्ये जाऊन, अस काय तरी मग तो मला. सांगितला मी असं केलोय कर म्हणून, मग मी तेव्हा केलो मग त्याला विच मला मग, जॉबबद्दल म्हण विचारालता बोलालता तेव्हा, म्हणतो मला होय टी सी एस च आता चालूय. त्याला भराय पाहिजे अजून भरलो नाही, तर मला म्हणला पाठवलंय बग तुला वैष्णवीचं भरलोय मी. असं तस, मग म्हटलं माझं दादा करालता, प्रोसेसमध्ये डॉक्युमेंट अपलोड केलंत आणि इग्नाइट. कॅनक्युटी माहित नाही. तो म्हणला मी इग्नाइटला टाकलोय म्हणला, मी इनक्यूटीला टाकलोय. मी तीज इग्नाइटला टाकलोय.
हां.
वैष्णवीच व्हयं केलाय. आणि असं येते म्हणून मग, मी म्हणलो माझं काय होईना बहुतेक बघायला पाहिजे. तर मला म्हटला मला ति मेल आयडी पाठव, नंतर मी ओटीपी टाकले की, चेक कर ओटीपी एवढं सांग, चेक करतो मी प्रोस पुढंच करतो म्हणला काय झालंय राहिलय ते, मी आता त्याला मेल सेंड केलोय म्ह म्हणला बाहेर आहे, एक वीस मिनटान कॉल करतो तुला. मी म्हणलो,
मला लय शिव्या घालालती कोण ती? वैष्णवीची मैत्रीण कोण, तुझी मैत्रीण
अक्षता अरे, ती पण तुझ्या जीवावर बसल्या.
लय शिव्या घालाल्या मला ती, मला शप्पत वेळ मिळना.
जीवावर बसल्या, की तुझं झालं की सांग खर माझं चं अजून झालं नाही काय सांगू सांग. अरे, अजून बाकी कंपनीच्या हायरिंग असलं. तवा पण सांग‌ म्हणून सांगि बघायला येईल भरायला सोड, तर म्हटला मागच्या टाइमला मागं च्या महिन्या वैष्णवी रावळ गेलती नॉनटेक होतं टेक्निकल नव्हतं.
ते सांगतो तुला मज्या मज्जा सांगतो, ऐक मज्जा सांगतो ऐक तर पूर्ण ते मी. पण भरलेलं तिन पण भरलेली, मी श्रेयसन भरलेला. त्या दोघांना पण जॉब आला. हा.. पावनी बाई नाही काहीतरी दुसरंच, काही तरी होतं मग श्रेयसन काय केला सांग, तिचा रेफरन्स लावला. मग मी काय म्हटलो. मी एवढं रिस्क घेऊन जाण्यापेक्षा ती चालल्या ती जाऊन येऊदे. तिथे जर चांगला असल तर मी पण जातो. ती गेली पैसे तेन भरली तिथं, पण दोन हजार काही तरी आणि,
ब्लॉक चेनच, ब्लॉक चेनच आहे ते,
नाही मार्केटिंगच होतं.
तिसऱ्या दिवशी हिला कळाल, मार्केटंगचा जाब आहे. ही पैसे बिसै सगळ राह दे म्हटली. रडतच घरला आली.
नाही तेने म्हणले मागच्या महिन्यात कोग्नीज हाय कंपनी, कुठली कोग्नीज? य त त कोणत रेफरन्स न त गेली त कोणाच्या तर त्यांच्या रिलेटिव्हच्या नॉन टेक्निकल हा तिझ सगळं- व इंटर -इंटरव्ह्यू दिऊन आल त ते वेगळं कंपनी मध्ये इंटरव्ह्यू दिऊन आलती पण त्यांना तित डिग्री सर्टिफिकेट ला पाहिजे होतं म्हणून राहिलं म्हण.
श्रेयस स्वतः का बघ ना तिलाच का तिकट रिप्लान झाला समजा ना.
का नाही.
तर म्हणला आणि मी म्हणलो सर्टिफिकेशन काय घरात बसून करायलाच म्हटलं म्हणलं काय नाही. सर्टिफिकेशन तर कर लिंक पाठवतो म्हणलाय एका कंपनीच इन्फोसिसच काय तर हाय. त्याला अप्लाय करायचंय ते अप्लाय कर म्हणला टिस्ट सर्टिफिकेशनला सांगत जा कि म्हणलं तुला एवढं माहितय तर सांगत का नाहीस म्हटलं तू हसायलाय
नाही सांगत ते काय सांगा.
मग म्हणलं तर म्हटलं ते डी पीसीएच बघ काय होत नाहीतर भरून येतो. मी टीसीए समक ऐकन इट बरोब ब आहेन क्युटीला बरू एक नाईटलाच भरूया कणी कारण तफ नसणार आपल्याना डव्हान्स जर एनक्यूटीलाच अस तर ऍडव्हान्स जरा नॉलेज लागणार असं वाटतंय मला
मला इन्क्युरी काय वाटलं सांग ते जॉब साठी एकदम हेय- अच्-एकदम जॉब साटीच काहीतरी हयरिंग हाय ती आणि हाय कणी ती फ्रेशर मुलांसाठी असं काहीतरी होती.
होय क्रेशर्स बीसीए बीएसी च्या नॉलेज प्रमाण आहे त्यामुळ आपल्याला कोर्स नॉलेज. पाहिजे त्यासाठी तया-त्यासाठी प्री ऑपरेशन करायला चालतय कोअर साठी कोअर असेल तर काय विषय नई कारण त्या बीसेच्याे हे -प्रमाणने त्यांना रि होय अमेंट असनारय ना सगळी इंजिनिअरिंग बीटेक बिटेक वाली असतात त्यांच्यात आपण अं -मॅच होन जरा जरा प्रॉब्मच
नई आपण कसंय ऍक्टिविटी कसं पण शकतोय